अग रेंज मधे. हॅलो. याला किती काय करताय काय.
काय करताय?
काही नाही स्वयंपाक करते.
हाका कसे चाले तुमची शेतीचे काम
शेतीचि काम बरे चालू आहे.
हा का
हम्म तुझं काय चालू हे पंढरपूरला गेलत्या काय आज.
हा
हाव काय थकल्या असणं मग.
हा मग लय गर्दी होती.
गर्दी होती का? किती जणी गेलत्या घरून.
लय नाही आम्ही बारा जणी होतो.
बारा जणी झालेत.
हा आं
हो का? तुझी मम्मी पण आलेली का?
हा आल्या होत्या.
हा हम्म बरं आहे का?
हम्म
स्वयंपाकाला हे लागली का आणखी.
नाही अजून टाईम आहे आठ वाजता.
हो का
हा तुमचं झाला का?
नाही आणखी लागाच आहे आता.
हो का
हा हम्म
काय चालय मग अजून?
हा ठेव. काही नाही आता. दोघ खेळु रायला पुन्हा. हां का
हा का, आराध्याचा काय चालू आहे? ते.
हॅलो!
हा बोला.
आवाज येत नाही कमी येतोय, हा येतोय आता.
येत असनं
हा येतो येतो. हा काही नाही ठेवू का?
हा हा चालेल.